येतोय आवाज? येतोय आवाज? ओके.
काय म्हणत तुमच्याकडचा पाऊस?
आमच्याकडचा पाऊस सध्या थांबलेला आहे.
असय का?
पाऊस नाहीय सध्या. आता तरी नाही, हम् मागे दोन दिवस व्यवस्थित झालेला पण आता काय, आता नाहीच आहे, वातावरण फक्त आहे बाकी पाऊस काही नाही तिकडे, तिकडे, आहे ना, अरे वा! चांगलंय चांगलंय, नाही काय काय भागांमध्ये खूप आहे तुला छान वातावरण झाले, नाही ना! काहीकडे पाणीच नाही आजिबात
हो ना, जसं मस्त वाटत पावसात असं भजी बीजी खावीशी वाटत नाही काय असं, चहा भजे मस्त गरम गरम खावं
वातावरणच तस होत्
त्याच्यामुळे भारी वाटत मं
अंहं तिकडे पाऊस असल्यामुळे एकदम मस्त गरमागरम ताजी ताजी भजी काढायची, चहा घ्यायची. समजत हं हं इकडे पाऊसच नाहीये, आम्ही वाट बघतोय पावसाची हंहं
हे दोन चार दिवसात, सगळीकडे सांगितलेलाच आहे पाऊस, येईल बरोबर
यायला पाहिजे हो, खरंच यायला पाहिजे, त्यामुळे काय माहितीय का शेतकरी खूप मागे, सगळं त्या तं मागे थ थांबलेलं होतं माहीती आहे का? प मग त्याच्यावरच डिपेंड असतं पूर्ण शेतकऱ्यावरचं कसं, त्याच्यावरच जीवन आहे आणि हा पाऊस जर असा करतोय, सगळं लेट होत चालतं ना हो त्याच हं म मग आणि आता जर हा इतका लेट आला, तर म पुढे, पुढे बरोबर पिक नी पाऊस येतो
म्हणे पीक खराब पण होऊन जातं ना ते, पीक खराब झालं त काही ठिकाणी पिक निघतं, तर काही ठिकाणी नाही, मग त्या परत त्या गोष्टींला परत भाव वाढून जातो गोष्टी
सगळ्याच गोष्टी महाग होतात आणि त्याचा फटका सगळ्यांनाच बसतो. शेतकऱ्याला तर बस तोच पणं, सामान्य माणसाला पण बराच फटका बसतो ना मग, सगळीच महागाई वाढून जाते ना त्यामुळे, हम्
बघू आता, कधी पडतो पाऊस, आमच्याकडे तर आतात चालू झालाय, एवढा पण नाही पण आहे ठिक
हां पण, पेरणी वगैरे करण्यासार शेतकऱ्यासाठी तर वो झालं असेल ना!
समाधान आहे थोडफार की नाही बाबा पाऊस
हां हां असं तस तरी आहे बुवा असं, चांगलं आहे
बाकी काय म्हणतां
बाकी काय, बाकी मजेत आहे, आणि वातावरण खूप खूप प्रदूषणाचं वातावरण झालेलं आहे.
हों ना उगाच! आपली गादी म्हणजे जून मध्ये सगळकडे पाऊस पडूनच जायचा, आधी नाही का? आणि आता जून काय जुलै होउन जातो, तरी पाऊस नाहीच, पाऊस नाही पडत.
ह्या वर्षी तर, अधिक मास असल्याने अजू जून पाऊस कमीच राहील पावसाचा, ह्या वर्षी अधिक मास माहित आपल्या कडं पाऊस, थोडा लेटच येतो आणि लेट तो येतोच येतो, त्याला कमी पण असतो
म्हणजे, उन्हामुळे जास्त कुरड्या, पापड सगळ्या गोष्टी करता आल्या
हो हां ते, ते आहे त्या गोष्टींना बराच फरक पडला. त्या गोष्टींना फरक पडला हम्म. त्या गोष्टी आहे त्या वेळ मिळाला ना लेडीजला जास्त त्यामुळे
तुझाकडे लोणचा वगैरे करता की नाही मग?
हो हो मग सर्वच लोणचं, पापड सर्वच बनवतो आम्ही पण.
म्हणजे पाऊस लोणचाच पावसाळ्यातच करतो ओ आपण किंवा कैरीचे भाव पण कमी असतात ना.
एक दोन पाऊस पडल्यानंतरच तसं पण लोणचं तेव्हाच छान होतं पण लोणचं आणि आदी केलं
मुर्त पण छान न ते.
हम्म मूर्त पण मस्त.
म तुम्ही फक्त याच काैरीचच करता की सगळेंच करता म्हणजे? लिंबूच, आवळ्याचा
लिंबूचा लोणचं हो मिरचीचं पण करतात पण लिंबू च लोणच कसं थोडं उन्हाळ्यात केलं ना तर ते चांगलं टिकतं.
लिंबू पण चांगले असतात.
त्याला हम्म लिंबूचा पावसाळ्यात कसा बो खराब होत चलतात आवळ्याचा मुरब्बा किंवा लोणच्याच अजून आंब्याचा मुरांबा वगैरे हे पण काय रहात
कसं असतं न माणसाचं बरोबर सीझन नुसार तोंडाची चव चेंज होत जाते नाही का आता उन्हाळ्यात माणसाला हा नाय तर काय म्हणजे कसं बरबरं असं या तो ना ह्यायतलेच खायचं, हिवाळ्यात तेच खायचं असं हो.
अस त्या त्या सीझन नुसार ते ते वेळ आपोआप खातो माणूस आणि त्या त्या ऋतूमध्येच ते छानपण लाग
हा त्या सीजन आता आता तुम्ही आता तुम्ही आता उन्हाळा आता हिवाळ्यात तुम्ही हे खाऊन घ्या सॉरी पावसात टाकत्या बरं त्याची इच्छा नाही होणार ताई ते ते उन्हाळ्यात पाय तशी चव पण लागते त्याला जसं प्रत्येक गोष्टीला असं बरोबर महत्व त्या त्या गोष्टीं दिलेलं आहे बरोबर नाही.
हम्म सीजन नुसार ते आपण जर कि आता आता ठीक आहे भले भेटतं बारा महिन्यात सर्व काही मिळतं
ते तर आहेच पण त्या सीझनला त्या सीझनला ती महत्व असतं नाही का सीजन येत त्या सीझनला तेव्हाच तेव्हा त्या गोष्
ते खायला पण भारी वाटतं. त्या त्या सीझन मध्ये ते वस्तू असं हम्म.
आता पावसा झाला की लगेच दिवाळी येणार लगेच दिवाळीची तयारी.
एक एक आता कस शेतकऱ्याचा पहिला सण म्हंटला तर पोळा.
पोळा बरोबर बैल पोळा.
बरोबर आहे की ना बैल पोळा मग तिथूनच सर्व सु सणांन हो सणांची सुरूवात.
तीच सुरुवातीना मेन म्हणजे आपला तो बीच शेतकरी आ म्हणजे पोळा मो ते म्हणतात ना ते काय झालं अ काय म्हणतात हे करायला आपल्याकडे म्हणजे हम काहीतरी बघा वेगंळच नाव आहे आता लक्षात नाही ते माझ्या पण तोच
बळीराजा बळीराजा हम्म असं त्याला म्हणतात बळीराजाच . फिरायला तर जाण्याचं म्हंटलं तर मुलांना ट्यूशनला वगैरे सोडायला गेलं का तिथंच मोठ्या राऊंड होऊन जात तेच्यामुळे हा, ह्या, हा, हा तस तस तस काय सुट्टया आसल्या तर म जातो ओ
वाट जरा
हो आसं वातावरणात
हा जरा चेंज होतो मुलांना पण आस की वातावरणाची मजाच वेगळी राहते पावसामध्ये फिरायची मजाच वेगळी
हे वातावरण इतकं छान असत ना सगळीकड अस हे मस्त एकदम आणि हा मन आसं रिफ्रेश होत
ऑफिसला जाताना चिडचिड होते थोडस पावसाळा वगैरे आसला की पण म छान वाटतं वातावरण असं फिरण्यासाठी मस्त असत. हो रिफ्रेश होत खरच बरोबर बरो
आपलं माइंड पण फ्रेश होत निसर्गात गेल्यावर निसर्गात मग
जसं एक असंत ना की लहान मुलांना बघून आपलं मनपसन सेम तसच अस त निसर्गाचा ज इथं गुलाबची फुल वगैरे लावायची मस्त आता मा चालू मस्त गुलाबची फुल वगैेरे आण म्हटलं कुंड्या लावून द्या दोन चार पावसाळ्याचा म झाडं पण छान फुलतात ना हा आता गॅलरीत चालू आहे मला लावायचं गॅलरीतच हे फ्लॅट मध्ये असल्यामुळे गॅलरीतच लावता येत ना.
हा नाही आम्ही लावलेले आम्ही तर मस्त आमच्या मोकळ्या जागेमध्ये ते हळद, ड्रॅगन, गुलाब, आंबे, पेरू सर्व झाडे हो डब मी त्या डब्यात लावलेलं आहे आम्ही तर पण इतका आता मग पाच पाच फळ आलेले होते पण हा पाऊस पडून गेला ना आपलं कस घरी लावलेलं त्याच्यामुळे त्याला फवारनी वगैरे या बाकीच्या गोष्ट काहीच नाही राहत म तेच्यामुळे ते सुरवातीचच पाहिजे ना त्याच पण आता परत चार पाच मस्त आलेले आहेत त्याला खूप छान झालेले हो एकदम अंजीर वगैरे सगळेच र्रम कमळ हे आजून ते फुल वलेली वगैेरे असते ना तेजी झाडे बरेच झाडे लावलेली आहेत. आणि फुलं तर खूप हेत
हो ना गुलाबाचे, मोगऱ्याचे, साफा,
मो मोगरा आहे, चाफा आहे, सोनचाफा आहे, जास्वंद आहे. तेचा सुगंध किती असतो नुसती कळी जरी आलेली असली तरी कळून जात
तेज छोटस छोट रोप नाही लागत का त्यांच म्हणजे आसं की त्या फुलं कधी येते त्याला मोठ झाल्यावर ये त की छोट पण आस
नाही का आपण सरीतन हुंडी वगैरे आणली ना त येतात ते फुलं लव कर हम् हा बघा खूप आओ तुम्हाला सांगते तेच सांगते ते तेच सांगते त्याची कळी आलेली हे जरी समजलं ना तरी त्याचा वास् लगेच कळतो हम्म लगेच समजत कीर या ु आलेत बरं का कही जरी असली तरी हो खूप झाड आमच्या प्रत्येक झाड लावलेलं आहे आम्ही
चांगलंय चांगलेय निसर्ग
हो आणि त्याच्या त्याच्यामुळे ना असं एकदम बाहेर नाही मला इतको फ्रेश आत ना बर बंद झालं आत्ता
मग आता काय सांगलं तयारी
हा आता स्वयंपाकाची तयारी
हम्म
हम्म्म मुलं पण मुलाना आता स्वयंपाक हम्म
भाकरी वगैरे सगळंच खाता का तुम्ही
हा ी आ मुलंमोट एकदम मसा ना आमच्या घरात लागतेच ना अस सासऱ्यांना डायबिट डायट साठी पण चांगले नाही ायबिटीससाठी
हो हो बेटर आहे तिथे हो डायबिटीस ज असेल ना हे पण चांगलं आहे जांबू वगैरे पण खायच्या मग तिथं पाणी पायचं तिथ त्याच्या खूप कंट्रोल होते डायबिटीस
खरंय आमच्या घरात आहे ना डायबिटीस पेशंट त्याच्यामुळे चालू तस्त
मग ते मेडिसिनपेक्षा तुम्ही हे करा त्या खूप सारा उपयग हे होतो नाही का खूप फरकपडतो मेतीच्या पाण खूप जास्त फरक पडतो
करतो प मग करतात ना माझे सासरे आहेत ना त्यांना त्यांना तेच
लागत ना
हम्म मग बरं
कालेल मग करा तुम्ही संपक ओके हो हो हो हो चालेल हो
हॅलो
हो हो
हॅलो हो करा म्हटलं तुम्ही पण कॉल सां म्हटलं बोलून